हो
ते फोन चालूच होता माझ्याकडं.
माझ्याकडे नव्हता.
अय माझ्याकडे सुरू आहे, माझा सहा मिनिटं फोन सुरू आहे नि तुझा आवाज तुझा काही येईनाच. पुढणं ऐकू, मी इकडनं हॅलो हॅलो म्हणायला लागलोय तर.
इकडनं बोलाला खरं इकडं फोन कट झालेला दिसला.
दे तिथं नसल बग जरा वरती नीट नोटिफिक नोटीफिकेशन मधे सुरू असतोय, नोटी वरती दिसतंय की चालू आहे असा फोन नोटिफिकेशन मध्ये.
हा कुठं काय चेष्टा करालोय मी.
ए असं करून माझं सगळं टास्क तू वाया घालवणार आहेस बघ.
वाया घालवणार आहेस बघ, मी काय केलंय?
आता म आ माझ्याच फोनला प्रॉब्लेम आहे आता मी वायफाय घेऊन फोन केलोय बघ तरी पण तसं व्हायला लागले.
त्याला आपण काय करणार, माझ्या फोनला तर काय प्रॉब्लेम नाही.
आता
आधी इकडं मध्येच तुझा आवाज कुटकुट कुट कुट कुट कुट उडवाय चालू होते.
इथं माझा आवाज मला दोनदा ऐकू यायला लागलाय.
मी तुला सांगायलोय फोन नवीन घ्यायची गरज आहे तुला.
फोन मला नवीन घ्यायची गरज आहे पण मला आता जॉबची पण गरज आहे असं मला वाटायला लागलय.
हां, ते पण हाय.
हा जॉबझाला चुकून तर काय मग डायरेक्ट आयफोनच घ्यायचा आपण.
ओ भाईसाहब मला नाही आवडत त्या.
मला तर अजिबात आवडत नाही काय सांगू तुला. मला तो साधा फोन परवडला.
एवढं ते आयफोनलाच पैसे घालायचे असतील कणी लाख भर रुपये. तर मी ते सॅमसंगच्या एस ट्वेंटी सिक्स ला घालीन.
नाही. तो मोठाचा फोन आलाय बघितलं. तू छोटा फोल्ड होतेय. तो एकदम छोटा मध्ये फोल्ड होते. असं चौकन होतय त्याच्या बरोबर हम्म.
किं ओपन
पण त्या मोटोवरन आता तो मोटो आहे की नी. तो फक्त फोटोच्या लायकीचा आहे फक्त. त्याचा बाकी काही उपयोग नाहीआहे नेटवर्कच्या बाबतीत तो एक नंबरचा. काय म्हणतात बाद बाद बाद आहे होय.
नाही नाही माझ्या फोनला नेटवर्कचा पण काय प्रॉब्लेम नाही माझा फोन ओव्हरऑल चांगला आहे. सगळा फक्त आता बॅटरीचा इशू आहेला. बॅटरी लय कमी आहे.
चार हजार एम एच ची बॅटरी आहे फक्त.
किती.
साडेचार हजार ची एमएच ची बॅटरी आहे फक्त माझ्या फोनला.
काय एवढी कमी कसं काय आहे फक्त.
हे फ्लॅगशिप कोपोन आहे त्याला कमी जा असतात.
मग बाकी सगळं मग काय चार्जिंग संपल्यावर काय करायचं आपण.
चार्जिंग संपलाव काय की केबल ला चार्जिंग लावायचं.
फास्ट चार्जिंग होतं का.
हा चार्जिंग आहे की म्हणजे काय.
हां मग काही प्रॉब्लेम नाही.
फास्ट चार्जिंग होतय खरं म फोन दिवसात ना तीनदा चार्झंग कराला लागतो मला.
नाही माझ्याची बॅटरी चांगली आहे. फोटो चांगले त्यात बऱ्यापैकी म्हणजे. एक साठ टक्के सत्तर टक्के धर आणि. बाकी नेटवर्कच झिरो पर्सेंट देतो मी तेला. आणि माझ्या मोबाईलला नेटवर्कच येत नाही.
आत्ता तुझा पहिला कॉल आला की नाही.
आं.
तुझा पहिला कॉल आला कणी मला.
हां.
तेव्हा माझी बॅटरी शंभर टक्के होती.
आत्ता.
आता आठ्यानऊ आहे.
किती
अठ्ठ्याण्णव.
अठ्ठ्याण्णव म्हणजे दोन टक्के संपली म्हणायची.
होय आता ही बॅटरी तुला मी बरोबर सांगतो.
दुपारी तीन वाजेपर्यंतने सदतीस टक्के वित्या सदतीस पस्तीसच्या खाली जित्या. शंभर टक्क
हम् तुझं नेट पण कंटिन्यूस असते इथे
माझं नेट कंटिन्यू चालू असते हॉटस्पॉट कंटिन्यू चालू असते
त्यामुळे ते बॅटरी फास्टमध्ये उतल
हय होयझ सगळळे कंटिन्यू चालू असते त्यामुळे ती बॅटरी फास्ट उतर त्या सो त्याचा काही विषय नाही कुठं बाहेर येऊन गेले की नाही ती मॅप चालू असते
ह मग ते बॅटरीचा प्रॉब्लेम आहे मग बॅटरी संप
ते जव्हा बॅटरी उत्तर जाव आपणची खरं माझा जुना फोन होता का नाही तो एम थर्टी वन एम थर्ट वन ह ट्यू त बॅटरीती बघ एकदा सकाळी चार्ज केला की डायरेक्ट संध्याकाळी चार्जिंग परत आधी मध्ये काही विषय नाही
किती तर कितीची होती ती बॅटरी
सहा हजार एमबीची होती
माझी काय तर साडेपाच आहे वाटतं बहुतेक
ती सहा हजार एम एच ची बॅटरी होती त ते धुळाच पाडायचा फोण
काय मला कंथ आलाय आता चोरीचा काय करणार
नाही नाही मझ फोनचा मला काण ट्रगा आलेला नाही सोडून मझ फोन एकदम बेस्ट आहे सध्या
बेस्ट आहे की सगळ्याला बेस्ट आहे तो पण काय आता मी एक जर लेक्चर बघायला बसलो तर जवळजवळ की मी एक व्हिडिओ सुरू व्हायलाच लागते किती वेळ गोल गोल गोल गोल फिरत राहते फिरत राहते फिरत राहतय आणि मग होत ते चालू
आता मी तुला सांगाल न माझ्या इथं बरोबर आत्ता फोर जीला आहे माझा फोन फाय जी पण चालू नाही आहे
हं्
खरं माझा फुरकीेवर व्हिडिओ चालला आहे लॅप
बकी हम्म
ह लॅपटॉप दिवसाला कमीत कमी घेणे सद माझा लॅपटॉप दिवसाला कमीत कमी नऊ नऊ जी बी डाटा वढतो
तुला अनलिमिटेड आहे का
होय
ह इथ माझून मला पाहिजे आणली मी तुला माझी मजा सांगू का मला अनलिमिटेड पाहिजे पण ना त्याला कधी फायजी येतच नाही
मला फोर जी फाय जी दु्न अनिमिटेड आहेत.
दोन्ही मला सांगालोय मी तुला मला नेटच येत नाही त्याच्यामुळे मी कुणाला काहीच देऊ शकत नाही. त
मी माझ फोनला असा रप्पावरडतीन लॅपटॉप म्हणून नसत एवढं मी ते हे केले तेवढ्यासाठी ना लॅपटॉपला नाही रा
हम् माझ माझ मम्मीला दिलं की नाही एकतास यांना व्हिडिओ बघ रायला एवढा वेळ लागतोय काहीच डाऊनलड होत नाही की अक्षरशः वैतागून मला म्हणतात बंद कर बा इथे
ह
काय करायचं मग!
अंहो माझं एकदंम व्यवस्थित चालूं असतो.
हम्मं कायं करायचं आतां बांकी आणि कायं जेवणं
एवढ्यां लवकरं
हम्मं
पोहे खाल्ल्यांत मी मंगाशी हां सांडे दहा वाजतां
सांडे दहा वाजतां मंग झालं की आतां बारां वाजूंन गेले की आता.
हं आतां आपलां कॉल चाललांय की नाहीं.
हम्मं
तरी तेत्तीस एम बी पी एस स्पीड आहे आम्हांला आंणखी कायं पाहिजे
अं छान उत्तंम उत्तंम माझं मी आ तां बसलो नेट अडकांयला लागलं. डोक्यांत पणं कायं जाईना माझ्यां मंग म्हटलं आतां कायं आपलं मनं नाहीं आहे त्यांपेक्षा बंद करूंन ठेवूंया सगळं मंग ठेवलं बंद करूंन आतां बघूं संध्याकांळ की मंन झालं तरं कालं खरं मी ब्लड रिलेशन संपवलं सगळं
नाहीं नाहीं मी ती ब्लड रिलेशंन असलं तीथूं न
सोपायं सोडलं के समजलं तुलां पणं आतां पुढचं बघायंला पाहिजे नां अजूंन खूंप आहे. डिकोडिंग ड कोडिंग आहे. परंत तीवेण डांयग्रामं मांय लेटर सिरीज कायं तरी आहे. परंत
आणि तुलां सगळं कोअर लक्षांत आहे. इलेक्ट्रिकलचं ती बी करावाई
हां ते जरां बघायंला पाहिजे.
नंबर सिरीज आहे.
मलां आतां कोवरचं म्हणलंवर जरां माझ्यां डोकं डोक्यांवरंन पाणी जाणारं आहे सोड कारणं मलां गणितं येतं नव्हतं आधीचं आणि आतां ते कोवर म्हणले होतेच्यां तरं मुलां कांहीं येतंच नाहीं.
आपणं पाणी कुठे पिण्यां नाहीं माहीत कायं मलां तरं वाटते कंट्रोल सिस्टीमं आणि पॉवर सिस्टींम
हम्मं हां बऱ्यांपैकी कंट्रोल सिस्टीम आणि आणि कुठलं माहिती आहे कां एखादं दुसरं नेटवर्क थेरी मधलं येऊं शकते. खरं माझं जरां पांव
सगळं चिंदे आहे गं कायं थिरंम आहे नॉर्टर्न थिरंम आहे. पावरं सिस्टींम मध्यें लई नेडते आहे हो
मलां ते कुठलांच फॉर्म्युला येतं नाहीं त्यांच्यातला मंग
पॉवर सिस्टीमंमध्यें जनरेशन हांय
प्रत्येक प्रत्येक प्रत्येक हेला हे आहे आपलं न्युमरिकल आहे
तेच सांगावले पॉवर सिस्टीम मध्यें जनरेशन आहे ट्रानसमिशन आहे डिस्ट्रीब्यूंशन आहे फॉलसाइडं प्रटेक्शं न आहे रिले ई सर्किट ब्रेकरई आहे
हम्मं हम्मं
आणि ह्यां ज्यां सगळ्यांची न्युंबरिकल्स वेगळी वेगळी येणारं ती
हम्मं
मंग तेचं गं तेजचं मलां जं पॉवर सिस्टीमचं जरां काळजी वाटायां
आंतां तुलां ते येतय तरी बाकीचं माझं तिथनं श्री गणेशा हांय
पॉवर सिस्टीमचां आणि कंट्रोल सिस्टीमचां जरां विषय माझां डामाडोल हांय बाकीची मी करूं शकतो री सब्जेक्ट बाकीच काय एवढा विषय नाय बाकी काय इलेक्ट्रिकल मशीन
हा मग तू कोल इंडिया मध्येच जा. मी ई तू कोल इंडिया मध्ये जा मी ए सी सी बघ
अरे ना सिरियसली सा एस एस सी ला पण ह्योच आहे सिलॅबस.
एस एस सीला नाही. एस एस सीला त्याच्या हेच्यावरचा कोर जादा करू ॲटीट्यूडचा हाय.
नाही.
म्हणून सांगालोय मी तुला मी हे करून तिकडं जातो. तू ते करून तिकडे जा.
अरे तुला पण येतच असणार हाय की ट्रान्सफॉर्म.
नाही ना, ना, ना. नो, नो. फक्त ऐकायला छान वाटतं ते येत काही ते येतकी ते ये हिथं पण ते थेरी नाही न्युमरिकल पडले तर काय करणार हाय आपण?
अरे न्युमरिकल पडत नाही इलेक्ट्रिकल मशीन.
पडत्यात पडत्यात.
ऐसा काय वागणे लगे.
बारा मिनटाने ऑटोमॅटिक फोन कट होतोय काय?
होय असं पण असते हे कुठले नवीन पि
मी मी परत ग बस की आपल्याला काय मतलब आपला काय हाय? मोटिव काय हाय आपला मेन? तो साध्य झाला पाहिजे बघू तर खरं हाय काय खोटं हाय ते.
हां ते बी हाय.
मग. आणि काय? आता प्रयत्न कधी हाय तो कोल इंडियाचा पेपर?
जुलैच्या एंड ला असल अस वाटतय.
ओ माय गॉड धक्काच बसला मला.
हा
आता आणि तो एस एस सीचा आपला असंल आपण जो पहिल्यांदा फॉर्म भरलाय त्याचा पेपर असेल कदाचित. जून-जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात.
तेज तर काय आल्यालंच नाय अजून मला. तुझं आलय काय?
काय आलंय काय?
त्याच्यावरती काय मेल-बिल?
नाही काहीच नाही आल.
मला पण नाय आलय काय तिचं आणि ते हेचं पण बघाय पाहिजे. दुसरा एक एस एस सी चा भरला की नाही आपण तेच.